हॅलो
हॅलो
कशी आहे हॅलो
आवाज नाही येत
येतोय -येतोय तुला नाही येत का?
येतोय- येतोय मला पण येतोय
कशी आहेस
मी चांगले आहे तू कशी आहेस?
मी पण मस्त
मस्त का काय चालू आहे
काही नाही मग तूच सांग
माझं मस्त चालू आहे
अच्छा अच्छा काय करते सध्या
काही नाही मी आयजीएम वर आहे सध्या
हो का
तेच
माझा आपलसच क्लासेस वगैरे चालू आहे.
हो का?
तू काय शिकवते का शिकायला जाते. काय
नाही नाही मी शिकायला जाते.
हो का.
हा.
हम्म हम्म. काही जॉब वगैरे, पार्ट टाइम.
नाही नाही काहीच नाही.
अच्छा अच्छा. माझं की काही नाही सध्या क्लासेसच करत घरीच आहे सध्या.
हो का?
हम्म ठरूनच क्लासेस वगैरे चालू हाय.
अच्छा.
हम.
मग बाकी, माझ्या बहिणी तिच काही नाही तिचा जॉब चालू आहे.
हो का?
हो
ती कुठे असते.
ती इथे उमरखेडला
अच्छा. म्हणजे गावातच करते का जॉब?
हो हो गावातच करते.
कुठल्या फिल्ड मध्ये आहे ती?
ती नर्सिंगच्या.
अच्छा काय झालेलं आहे जीनम का येनम?
तिचं ए एन एम झालेलं आहे.
हो ते दोन वर्ष जास्त वाटत ना कोर्स.
हो, तुझी बहीण काय करते?
माझी बहिण इंजिनिअरिंग करते.
हा हा.
हम.
बर बर. मग काय म्हणतेस कशेत आहेत?
मी एकदम मजेत.
मजेत का?
हा, झालं जेवन वैगरे?
हो, तुझं झालं?
नाही माझा अजून बाकी आहे नाश्ता वगैरे झालेला आहे.
हो का? काय बनवलं होतं नाश्त्याला?
नाश्त्याला पोहे.
पोहे. बनवतेस तू पोहे.
पोहे असंच आपलं मिरची वगैरे. मिरची कट करायची कांदा. कडीपत्ता वगैरे हम.
हा. नाही आम्ही लाल चटणीचे बनवते, नाही मी लाल चटणीचे बनवते ना.
अच्छा अच्छा प्रत्येक जण वेगवेगळ, ात ना पोहायचे प्रकार पण असतात ना.
हो बन नस तर विचारलं.
वेगवेगळी रेसिपी असते ना. सगळ्यांची त्यामुळे हम्म.
म्हणूनच विचारले तुझी कशी आहे रेसिपी.
अच्छा तू कुठे आहे सुमार खेळलाच आहे.
होमरकेटलाच आहे मी..
अच्छा! भावाचं काय चालू आहे तुझ्या?
भावाचं काही नाही लग्न झालं माझ्या भावाचं.
अच्छा तो काहीतरी क्लासेस करत होता वाटते ना? स्पर्धा परीक्षेचे
हो चालू आहेत ना हम्म.
चालू आहेत का हम्. अधून मधून पेपर देत असेल?
अ काय?
पेपर वगैरे देत असेल ना मी?
हो पेपर चालू आहेत, पेपर देते ना. हो. नाही बाहेरगावी असते ते. हम्म. एकदम मस्त तुझ्या कशा गेल्यात.
माझा छान फिरायला वगैरे गेली होती की नाही कुठे?
फिरायला नाही गेले.
अच्छा आम्ही गेल होतो यावेळेस
हो का कुठे गेल ती?
आणि नेपाल वगैरे फिरून आले सगळं.
हो का कसं आहे वातावरण तिकडचं?
खूप छान आपल्या इकडल्यापेक्षा खूप वागते. तेवढं नसते मण आपल्या इकडें जेवढं असते ना तेवढं. पेक्षा खूप कमी असते तिकडे. हम्म आपल्या इकडे जास्त प्रमाणात ऊन असते ना.
हा हा.
तेवढ तिकडे नसते. तिकलं वातावरण एकदम छान आहे.
हो का नेपाळमध्ये कुठे गेलीती
निंबोनी. लबोनी वगैरे.
मस्त मस्त.
मी ट्रिपच काढली होती यावेळेस हा हा हो. त्यावेस्ट्रीपच काढली होती हा फिरून आलो आम्ही सगळ.
मस्त केलं मग बघू ह्या उन्हाळ्यामध्ये आता आता. तर शाळा वगैरे चालू आहेत ना
हो त्यामुळे नाही होत
हा
सगळं बघून प्लॅनिंग करावं लागत ना. फॅमिली ट्रिप काढायची कधी. एन्जॉय होते.
ह्या उन्हाळ्यात जमलं तर काढू.
हो कधी पाहिजे थोडासा ब्रेक वगैरे म्हणजे कामामधून पण थोडंसं
हो.
फरक पडते ना. बाहेर गेलो तर थोडस वातावरण चेंज होते.
हो ते तर आहेच. पाहिजे थोडंफार.
आपलं पण मूड वगैरे फ्रेश होत ना थोडं ते त्यातल्या त्यात. वर्षभर काम चालूच असत.
ते तर आहेच काम काम परत घर च तेच ते तेच ते.
ते ब्रेक मिळते.
विचारू घेऊ तुझ्याकडून इन्फॉर्मेशन,
चालेन ना. तसं आम्ही प्लॅनिंग करूनच गेलो होतो पूर्ण फॅमिली आमची. हम्म. हा फॅमिली ट्रिप होती
हो का
हम्म बाहेर घरी असल्यामुळे फॅमिली सोबत नाही राहत ना मी काय ते मग त्यामुळे सुट्ट्या मध्ये थोडीशी काळली की फॅमिली सोबत टाईम स्पेंड करायला वेळ मिळते ना.
केलं मग तुम्ही? फॅमिली सोबत एन्जॉय हो ते पण आहेच.
हम्म बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग होती. यावेळेस झाली सक्सेसफुल
चांगलं झालं किती दिवसाची होती ट्रीप?
आम्ही काय दहा दिवस होते दहा अकराव्या दिवशी परत आलो. हो. बरेच ठिकाणी गेलो होतो ना त्यामुळे. हम्म काशी वगैरे काशी, उदरया, सांची,
खूप फिरले मग तर मजा आहे. बरेच दूर दूर गेल ते.
हो तेव्हास तर दहा, बारा दिवस गेलेत ना मग आमचे. एन्जॉय पण झालो मस्त. नवीन, नवीन ठिकाणी. हा फॅमिली सोबत छान वाटते जरा.
ते ना.
हम्म.
तिकडचं खाण वगैरे कसं आहे नेपाळचं?
ठीक त्या काय आपलं महाराष्ट्रापेक्षा थोडस वेगळं आहे.
हो का?
हम्म चिकट आहे थोडं.
तुम्ही असे अ बाहेर जेवत होते या तुम्ही तुमचं करून खात होते?
कधी बाहेर तर कधी आपलं असं.
हो का तुम्ही सगळं नेलत का साहित्य जातानी सोबत?
हो सोबत होत तस आमचं सामान पण कधी लेट वगैरे झाालं की मग बाहेर. अस जास्त वेळ झाला ना. ति मग बाहेर खायच
चांगलं होत.
हम्म छान झाला एकदम मस्त प्रवास झाला तिकडलं सगळ्या ठिकाणी खूप शांतता आहे.
काय म्हणली?
तिकडल्या भरपूर ठिकाणी शांतताच आहे म्हटलं अस.
हो आपल्या इकडच सारखं नसल?
हा म्हणजे बुद्धाचे ठिकाण खूप शांत आहेत एकदम.
हो
खूप मस्त वाटते तिथे.
शांतीचा मार्ग आहे ना त्यांचा त्याच्यामुळे शांत असल.
हो कधी जाऊन बघा.
बघू बघू ह्या वेळेस जमले तर
हा उन्हाळ्यात काढून घ्यायची ट्रीप
हो ना काढायला पाहिजे काढायला पाहिजे.
कधीतरी पाहिजे ना.
हो ना
मुळे चला म्हटल मुळे जाऊ यावं.
चांगलं केलं.
हम्म
एका वेळेने फिरणं पण होते फॅमिली सोबत राहणं पण होते.
हो तोच तर वेळ भेटतो आपल्याला सर्व छान सगळे मस्त आहे तिकडे?
इकड पण सगळे चांगले आहेत.
अच्छा अच्छा
दुसरं पण काही करून बघत जा क्लासेस याव्यतिरिक्त असं आजी म राज बोलली ना तू
हो
हा अच्छा अच्छा काही चालू ठेवायचं अधून मधून?
हो तशी आता एक्झाम वगैरे.
हो
चालू करणार आहे.
अच्छा अच्छा
ह तू कशाची एक्झाम दिली की नाही? तू कशाची एक्झाम दिली का नाही?
नाही सध्या तर नाही दिली म्हणजे आता आता मी स्टार्ट केलं ते. आता परीक्षेच वगैरे बघू आता.
बरंच
कात हम्म
चांगलायं चांगलंय हो चालते.
हा बाय धान त